हॅलो.
रोपन वर पडल्याला. रोकले र पडलेला.
तू जावय.
हा स्क्रीन पहिला बंद करतो थांब.
थ सिक्स
काा हो होगे.
वकड काग
हम्. ह मी भारी होते हे फोन आ आणि कशाला लावायच काढलं काम
काय माती आधी सारखे असत त बर.
होय.
हम्म.
ते टेन्शन नव्हतं कधी पण करा काय पण करा. ओके. त्याला पण देत असणार आहे ते नाही.
ह.
अस देत काय बघायचं काय दहा करायचं वाटतं दहा का किती आधी घर हम्म.
दहा कोण करायचय.
आता किती आलेय तुला पाच आलंय काय.
हो तात ल.
ते एक झाल्यानंतर आणि पाच करायचे बहुतेक काहीतरी मग कंप्लट होतये.
मा क
चार
चार कोणा कोणा लावले.
म मनीला लावलेलो सोनीला तुला आता ला उलतोय. ते सरा आणि ती वैष्णवी एक केल त मला हा नाही नाही रावळ.
ल ते एकच राहिलेय आता एक पाहिलेलं घर
पाहिली पणच उचल ना मग अशी करत हो तिला बॅलेन्स संपलाय काहीतरी तिचा
त बॅलनस शिकला लागत नाही वाटत
त्यात कुणाचं. होय दिसायला की पडायला लागलेय की.
त बंद केले लॉकडन. प्रनाली कुठे घेणार आहे प्रनाली कुठे घेणार आहे कॉलेज ला.
तिचं बघू ती पण कोल्हापूरलाच टाकणार आहे दोन तीन ठिकाणी जर नाहीच भेटलं तर मग डी के टी टी लाच
ह
शेवट पर्याय तोच ती म्हटली डीकेटी
होय सगळ्यांनी तोच आहे. येतो हे केल्यास बाई तिकडं.
आह
फुगत चालल्यास तिकडं.
मी होय काय करतेस इथे तरी काय करतेस. परत दोन वर्षाना जाणचं आहे ना. बघणार मी आता थोडे दिवस कॉलेजनी म. पर जॉब करतच बघणार.
एक्सटर्नल ला होतय आपला एमसी ए.
होत की अस पण कुठे येतात बीस एला तरी आपले कुठे येत होत तेवढी पेपर पुरे येणारच होती.
खरं आपल्याला ते प्लेसमेंट मिळायला पर्सेंटेज पाहिजेत की.
कधी कधी जायचं कॉलेजला कधी कधी सुट्टी टाकायची असं करायचं. थोड्या दिवस आधी जायचं कॉलेज. ला बघायचं कसं काय काय जमतंय कसं नाहीय. म्हणता ना.
मला कुठलं वाटतय चांगलं कॉलेज इथे कोल्हापुर आणि इचलकरंजी
के आय टी म्हणाय लागलेली सगळी गोडावरत एक के आय टी आणि म कुठलं तरी हाय बोहतेक बघ कोल्हापुरात मला नाव आठव ना त्याचं.
साइडल साहेबर दोनच आहेत पले आणि युनिव्हर्सिटी.
तिनच आहेित सर्च केलीस फोन वर. मग ते दोनच असते पण.
इस्लामपूर ला एक काय आहे म्हणून.
कोणतं?
अरे ते मग इंदिरा का आहे आवडतो का मी.
हम कशाला मग कोल्हापूरला भेटते का ते नाही ते तिथच पडेल इस्लामपूरला ला जाणं.
येऊन जाऊन झेपलं पाहिजे आता रोजनी ते.
आ
किती म्हण.
मिनिट तीन चार मिनटं झाली.
हॅलो
चार मिनिटं झालेत चार.
हा
चार झाले ग चार
आता येईल का?
येईल का? चार मिनटं झालेत म्हटलं ग.
येईल काय मला क्वेश्चन.
बघकी कट करून तू कट कर तिकड
मला गप्प झा
मता पाच होद झाल्यासारखे थां मता पाच होद अ
करा लाग पण तिकडे पाऊस आहे का नाही
तिकड आहे
गडगड आहे आत्त दोन दिवस आधी पडलेला
आणि गरम ते तर असल ना इकड ऊन हाय बाई म् दोन दोन तारखेपर्यंत जास्त सांगितलंय उष्णता
म्हणजे अजून तीन दिवस तीन चार
अनंतर ना पाऊस
सोनल पण इचलकरंजीतच घेणार आहे नव
हो ते आणि शिल्पा वाडत डिकेटीला टाकणार आहे
ह त पण एक पीडीएफ पाठवलेली ग तिथं बारा तेरा पर्सेंटेज पडल्यात क त्या मुलांना पण ऍडमिशन होत त्या पीडीएफ मध्ये
डी के टी, डीकेटीला भेटतय सगळ्यांना सोड ते काही एवढं हे नाहीये ना अजून आत्ता आता चालू झाली ना
तिथ लावलाय का नाही प्लेसमेंट
कायमता कोून हा ते एमसीला त्यांनाच माहि
हम्म
मला ओमक्या सांगाय लागलेला नाही म्हण त्याचा एक मित्र कोणतरी होता ना तो म्हणाला चुकून पण तिथे घेऊ नका एवढा काही शिकवत नाहीत काय नाहीत मग काय मा
हम्
हो डिकेटीला मग कायम
समग कुठे घेणारा
तिचं काय फिक्स नाही
पो रा अस ना
भेटेल तिथं आता म कायम आहेतत कुठं
हम्म
बघूया आता होईल ते होईल आता
झालं पाच मिनिट सहा मिनिट झाले पल्ले
हम्म
हा
हा ठेव ह